हॅलो,
हम्म बोल
हा कोणचा मोबाईल आहो जी
माझ
हो का तुमच्या आईचा मूव आहेत कोठ हिला
माझ्या आईचा मोबाईल चार्जिंग लावलाय.
किती विचारायची तु हे
हा फी हुशार रा लागते.
बर.
हे
ह मग कसं का कसं चालू आहे तुमचं तुमचा पुढचा विचार
चल आत्ताच आली आलूबोंडे खाल्ल.
इंजिनिअरिंग झाल्यावर काय करायचा विचार
इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब करायचा विचार आहे.
अरे तुम्ही बॅक कस नाही अगर तुम्ही बॅक लावले तुमचं कसं काय होई.
नाही लागणार ना आता काढ काढणार ना तेव्हाच होणार ना.
आता कोणता पेपर आहे तुमचा?
आमचा मॅथचा
पहिला पेपर मॅच आहे किती पेपर राहिय ते.
अ आमचे सहा
कोणते कोणते?
अ मॅथ, फिजिक्स, ग्राफिक्स, पी ट्रिपली, बी सी एम इई
तर मग आता तु आता हे पेपर तुमचे किती तारखेवरी आहे.
आमच्या आठरा तारखेवरी.
अं जुलै महिन्याच्या अठरा तारखेवर हो ना हा तर मग अठरा तारखेच्या नंतर मग
अठरा तारखेच्या नंतर मग आम्ही का ते क्लासेस करू फ्रीच राहतो.
तर फ्री राहत तुम्ही क्लासेस केल्यानंतर तुमचं मग सेकंड इयर कधीपासून चालू होतय.
सेकंड इयर होणार एखाधी महिन्यानंतर चालू सध्या ऍडमिशन चालू आहे ना न्यूवाले.
हा हा तर मग सेकंड इयर चालू होते.
हम्म.
मग सेकंड इयर मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट हटून जाते.
आता ते तर आम्हाला सेकंड एरी मध्ये गेल्यावर माहित पडणार ना,
मग तुम्हाला काहीतरी इनफॉर्मेशन असणारच ना,
तर मॅथ तर राहणारच चारीवरच आहे.
हां.
बाकी प्रोग्रामिंग पण राहणार.
तर मी तर म्हणताय तुम्हाला की तुम्ही त्या सरकडे नाही का बेसिक पासून ते जावा पायतांची नाही का क्लासेस लावून घ्या, सी प्लस प्लस वगैरे सगळं शिकवते तर मी त्या सरशी बोलून घेतो तर तुम्ही सेकंड इयर पासून-
आला काय?
सेकंड इयर पासून लावून घ्या.
हो लावा लागेल.
आणि एक लॅपटॉप घेऊन दया.
हो घरचच आहे ना.
तसं नाही तसं नाही म्हणता सिरियसली सांगातो मी एक लॅपटॉप घेऊन दे.
हो हो घेते ना घेते.
सेक सेकंड हँड न घेऊ पण- कमी याच्यामध्ये घे पण चांगला म्हणजे डेलचा घे या- आपल्या लेनओजा वगैरे घे.
ओके ओके आता फ्लिपकार्ट वर चालू आहे ना गोडसेल?
बित मी- म्हणतो जेव्हा दिवाळीचे बिग बिलियन डेज चालू राहते ना फ्लिपकार्ट वर त-
अच्छा फ्लिपकार्ट वर राहिला का अमेझॉन वर?
एम एयरफ्लिपकार्ट वर आहे ते.
अच्छा.
कारण माझ्या बहिणीचा मोबाईल नाही का आम्ही तिथनच घेतला होता.
कितीचा पडला होता कितीचा होजने कितीचा पडला होता?
आम्हाला काहीतरी अ तो मोबाईल होता वन लॅक काहीतरीचा होता. तर आम्हाला सिक्स्टी या फिफ्टी थाउजंड मध्ये पडला आम्हाला.
अ छान होती प्राईज मग चांगली मिळाली.
ह तर तेच म्हटलं म्हणूनच तुम्ही पण बघा अगर तुम्हाला अगर- परवडलं तर घेऊनच टाका का तीस चाळीस हजाराची गोष्ट आहे.
हा हा हा बोलतो फक्त-
आजी तसं नाही काकूल म्हणा घेऊनगे- अ गटा म्हणून काढून दे म्हणा का होते काढून दे?
बरं बरं माझ्या मोबाईलची चार्जिंग खतम होऊन राहिली आहे.
अं.
माझ्या मोबाईल चार्जिंग खतम होऊन राहिली आहे.
किती आहे?
फोर्टी.
काही नाही होत ना होते ना आपलं बोलणं.
हम्म लावां लागल ना आता या कॉल नंतर चार्जिंग.
नाही नाही या कॉलिंग नंतर नाही लावाची चार्जिंग.
नाही लावा लागते.
असं कसं लावा लागते या कॉलिंग नंतर लावली ना मीच येतो घरी तुमच्या-
ये ये
या या नाही तुम्ही बोत हुशारायजी
मग तुमच्या मम्मी आलमोंडीतच फाटले. मम्मी ला आलमोड क डी सॉरी चिजकॉन बॉल्स.
मस्त वाटली मम्मी ना खाल्ली माझ्या-
वा वा सांगायची होचीच- कॉल बन बनवायला गेलो आलडू बोंडे बनून गेले.
तेच तर भाई अरे नाही इथे म्हणत होती ना तुझी बहीण कामण त्याले- अग तेल कोणतं चांगलं आहे म्हणून-
हम्म सांगा म-
हे नाही का तात वळचं तेल आहे महाग आहे पण चांगलंय मी ते वापरत होती त माझी- केस वाळायला लागली होते मला म्हणाली बंद तर आहे माझ्याकडे ते पण खतम झाली माझी बॉटल माझ्याकडे पैसे नाही मग का बोलावलीच नाही नाही का सातशे पाचशे रुपयाची आहे मोठीवाली आणि छोटी वाली ते अडीचशे रुपयाची का तीनशे रुपयाची घाय
अच्छा पण ते तिच्यासाठी नाही म्हणत आहे ना ते
कोणासाठी म्हणताय
तिच्यासाठी नाही तीथ हा ती ते तर मग तेवाल वापरते ना कापूर टाकून काहीतरी काहीतरीच बनवते ते
अच्छा त्याच्यासाठी बोटल टाकलाय
पण जे बघ माहित आहे का जेव्हा आपण ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट करतो ना
हम्म
सांगतो बाई माझ्या मम्मीन पण ट्रीटमेंट केली होती तर माझ्या मम्मी उडली लागली होती तिक काजल तिकची उदळी लागली होती केसाले तशीच तशिच माझ्या मम्मीले पण उ उधडी लागली होती केसाले तर मग दुबेकडे गेली ना तर त्यांना ट्रीटमेंट दिली त्यांना बराबर तेल दिलं गोळ्या दिलं सगळं दिलं ना ते बराबर झालं म्हणजे ते केस यायला लागले
हो तर म्हणूनच ते डॉक्टरकडे जावं लागते ना असं आपण नाही सांगू शकत ना असं कसं
केलं ना तर नाही होत डॉक्टर प्रिस्क्रिप्शन न केल ना तर होते हेअर स्पेशालिस्टकडे जा लागते मग त्यांनी सांगते त्यांनी म्हणजे जे देते त्याच्यासाठी ते घ्या लागते ते पूर्ण प्रोसेस करा लागते तर मग तेव्हा ते केस येते
ह मला एक रील आलती चंद्रपूरला एक असा म्हणजे दवाखाना आहे तिथे पहिले पूर्ण टेस्ट होते आपल्या हेरची वगैरे मग त्यानुसार आपल्याला सांगते
नाही नाही ते त्यांच अलग आहे पण जे स्पेशालिस्ट आहे ना खूप वर्ष त्यांना अ काय म्हणत त्याला एक्सपिरियन्स आहे
अच्छा
त्याच्यावर जायचं आणि दु दुबे म्हणजे स्किन साठी आणि हेअर स्पेशालिस्ट साठी खूप चांगली
हो मी ऐकलय या डॉक्टरबद्दल
कारण ते माझी मैत्रीण होती ना ऋतुच्या म्हणून ते पिंपल होत चेहरावर
हम्म
तर मग मी म्हटलं तू जा म्हटलं दुबेकडे मग ती गेली ना दुबेकडे तिथ पूर्ण प्लेन झाला चेहरा
हो का
अगर तिथ जाऊन ट्रीटमेंट करणा पैसे भले खूप लागणार
हो पैसे तर लागणारच
चार पाच हजार रुपये तर लागतेच आरामशी
हम्म हम्म
पण अगर स्किन ची किची ट्रीटमेंट करायची असेल ना मी पण जाऊन येतो आता म्हणजे माझ मी जा अशा पहिले नाही का
हम्म हम्
मी जाऊनच येतो की सगळी ट्रिटमेंट केसच विचारतो येतो आता कस बाहेर खाणं होते हो चाल
हो बरोबर आहे बरोबर आहे जाऊन या
बाहेरच खाणं कमी करायला लागते
हम्म हम्म
त मग नाही का म्हन्नच नाही का मी
काय म्हणत. ते पूर्ण ट्रीटमेंट केल्याशिवाय काही होत नाही नाहीत असे तर सिरमायला विचारे महाग माग सिरम आहे. अनेकवाचा सिरम आहे ऑर्डिनरीचा सिरम आहे ते सगळे सिरम माहि जेव्हा कमी येत जेव्हा माणसाचे केस असते डोक्यावर आणि त्या त्या डोक्यावरचे प्रेस समज जात असेल तुमची हेअरलाईन अगर कमी होत असेल ना तर तेव्हा ते हे सिरम वापरले जाते. जेव्हा तुमच्या याच्यावर केसच नसेल ना कुठेच म्हणजे तुमची जे पार्ट आहे केिसांचा मिडल पार्ट अर तुम्हाला तिथ केसच नसाल खूप खूप म्हणजे खूप कमी केस अस त्यासाठी तुमला स्ेशल युज करत जाला
हो बरोबर आहे.
म हे तसेच राहत त्यापेक्षा नाही का एक डॉक्टर करायचा. त्यानंतर मग डॉक्टर केल्यानंतर त्याच्याकडूनच ट्रीटमें कराची ट्रीटमेंट केल्यानंतर मग ते त्यांनी ट्रीटमेंट सांग मग ते हेअर ग्रोथ होते त माझ्या याच्यांतर दुवे बेस्ट आहे अगर तो येत असेल इकडे काही दिवसांसाठी आताे एवढ्यात तरी तुमकडे दाखवून
बरं मी सांगणार मग तसं.
हो कारण दुबे इज बेस्ट भाई दुबेकडे खूप सारे हे होते. आणि तिचा नंबर पण पहिलेच लावून ठवा लागत अ
दुबे तर आपल्याकडें आहे तिकडे कुठे आहे.
तिकडे ना येते आपल्या चंद्रपूर मध्ये
हो इकडे या लागल मग
आता तेच म्हणता ना मी अगर इकडे येत असेल त्यांनी तर पाय बा नका.
हम्म
कारण स्पेशली तुम्हालालेच चांगला माहि अस पण डे पण इ त जास्त एक्सपिरयन्स आहे ना त्याच्याकडे खूप सारे म्हणजे जे गेले आहे त्यांचे खूप सार चांगलं झालंच आहे म्हणे मम्मीचच झालं.
हा आणि तिकड स्किन जो स्किन स्पेशालिटी पण आहे ना तो चांगलाच सांगते.
हो स्किनस पण चांगलं आहे ते तुझ्या बहिणीच्या तोंडावर सारे डार्क स्पॉट्स आहेत तरी
होा
याच्या खाली हनवटीचा म्हणजे लिप्सच्या खाली वगैरे पूर्ण काडागड होणारय. तेरममा नसते जात. ते स्पेशालिस्कडे पूर्ण ते क्लीन होते चेहरा जेव्हा त्यांनी काही देत तेव
हो ते तर आहे पण खर्च खूप लागते.
त्यांनी म्हणजे जेवढं देते त्यांनी तेच खूप महागार आहेय ते गोळ्या वगैरे आणि त्याचे क्रेम्स वगैरे
हम् हम्
आणि अगर ते अगर नॅचरल बघ आता स्ट्रेसने हेर केली असेल ना
हम
तर येऊ शकते अगर नॅचरली गेले असेल ना तर मग नाही येेऊ शकत.
तुम्ही भेवाडताय का?
भेवाळत नाही या नाना आहे ना घरासमोर
हा हा
हा तर त्यांची नॅचरली च गेले आहे सगळ्यांची
अच्छा अच्छा बरं ठीक आहे मग
बरं ठीक आहे
हो ठीक हो ठीक आहे ठीक